हॅलो हॅलो
येता क सर आवाज
येस येस आवाज येतोय तुमचा काय चाललंय बाकी म
हो काय नाव सर अ आलेल होत इकडं कटिंग करायला नाशिकमध्ये तर काही नाही कटिंग करता करता आ थोडं त्या आमच कटिंगवाला आहे ना त्याच्या समाधाने त्याच्यासोबत गप्पा मारल्या आणि आ गोलू स्वराज ची कटिंग झालेली आहे आपल्या आणि स्वराज गेलेला आता थोड शॉप मध्ये काहीतरी काम होत तर तो ते आणायला गेलेलं मी त्याला ते तेव्हाच म्हणत होत का तू
हा हा सर तुमचा आवाज ब्रेक होतोय सर हॅलो हॅलो हॅलो अ्छ